बोल हॅलो नाही जागे आहेत की. बोल की कोण सोनाली हाय सोनाली
कोण अन्वी हाय होय?
मेशो
शिव आहे होय शिव बरी हाइस का?
अगं बोल की बोल तसंच येतंय ते बोल. ऍप वरून केलाय फोन बोल ऍप हम्म हां हां जेवलीस काय म्हणावं. जेवलीस काय?
हो येतो.
काय ते ग? सोनाली आहे गं? ती कुठली? तुला ओळखत नाही. तिथ नाही ओळखत. बोल की काय करायल्यास?
का नाही जेवलो आता. फिराय लागलोय.
बाळ झोपल काय?
होय झोपलं वाटतं ते बाबा जवळ झोपलाय मी तर घरी आहे ते बाहेर झोप
हम्म हम्म जय
काय नाय बघ.
आणि मला काय होतय दिवसभर काम करून करून
नाही जरा
नाय सरत
हां तिथं वरच्यावर फिराय येत नाही का तिथ? तो गच्चीवर
येतय
हा जेवल्यावर जरा फिरायचं ग
हम्
दादा झोपला काय?
नाही
हा हा जेवन लेट असतय कि मग
होय आज लेट झालंय ग
हं
भांडी पडलेली भांडी धुऊन मग पाय जरा दुखायलाते प्रॉब्लेमय आग चार दिवस त्रास होतोय न
हां आणि एकटी आहेस ओढाताण करायच एकटीने काय काय म्हणून करायचं
खोल्या आवरल्या. दोन ब्लाऊज दोन दिवसात पडलेले तीन तीन ड्रेस प्रत्येकाची ते चार पाच दोऱ्या धुणं धुवून टाकलो.
हा हा
ह ते धून धुतल्यावर तर मला लय विकनेसपणा जाणवतोय
हा हा मग भाकरी तेण
भाकरी संध्याकाळच करतोय ते अआंबरास करायच आंबरस टोमॅटोची आमटी चपाती भात केली
हम्म हम्म
आता जेवल्या झोपल्या. ह् तर तिला ऊद्या सोडून यायचय ना?
हा हा कुठे आली त्यांची शाळा?
शाळा अस नाही घर एक घेतले त्यांनी क्लास म्हणून. अस पूर्ण घरच भाड्यानी म तिथंच सगळं सांगली सांगली म्हणाली अं नाक्यात ग गणपती देवळापशी
हा हा किती आहे फी मग?
पंधरा हजारय
वर्षाचे
हम्म! वर्षभर तिकड नाहीये एक महिना आत्ता एक महिना दिवाळीत आणि शनीवार रववा तिकडच असन
करून घेतेत अभ्यासतेने?
हम्म!
हम् हम्! पण आपल्या गावातलेत हेत का ते तिकडचीच आहेतेत ते तासगावशी?
नाही तासगावची पण नाही ती येऊन दुसरीकडं राहिलेलीत आत्ता तासगावात चाललो तुला पहिला कुठं उुदगाव मध्ये, सांगलीत, साताऱ्यात असं होतं!
मुली बकळयत?
पाच सा आता स्टार्टिंगला तेवढंच की,
हम हम! तरी पण तीच्या कानात तेन काय घालू नको खोट तेन अस कर.
हम्म! खोटोच खोटोस हाय कानात तिच्या
ह्म तेच की.
सोडत नाही बाहेर खर असं घरातच असल्या गताय गं बाहेर चोटतमत
झोपैसे तस खायचं रूम अस असल स्टडीला आ रूम असल
होय बेड आहे तसे पा सा हो का काय दिलतीस तु चांगल चांगला झालत काय ते?
होय छान झालत की! पलीकडं आमच्या सासूबाईंना पण हॅलो! चल सासूबाईना त्यांनी पण काईतर बनवल्यावर देत्यात ना. म आतीला म्हणलं दे म आता एक वाटीवरर राहिलय जून दादा यायचेत जेवायला
ह! दही लावलिलीस ना?
होय होय दहीच लावल.
उद्या सकाळ पर्यंत राहत नाही ते
तल्यावर जेव
हा खराब होतय असल्यामुळे हा राहील राहील तरी पण चव बदलणार की जरा. हम् ते पुढं भरून पुढं भरुया का? पुढं न्हेऊन तिकड भर का? पापड कुरूड्या तसंच राहिलय ग अजून त्याच्यावर झाकायला पण काय नाय गॅलरीत हूं फरशी वर झोप जा जा उठ उठ उठ उठ माझ काही नाही मला बडबडून हे होतय ग ते डिलिव्हरी शेक भाज पण नाही ना
हा म माझं पण तेच हाय की,
नालय त्रास होतोय बाई मला नाही नॉर्मलच आहे दोन्हीं पण खरं त्रास होतय? शेक भाज नसल्यामुळ
हूं ते हे पिली नव्हतीस काढा
हा
काडा पिली नव्हतीस?
नई आणून ठेवलेलं प्यायच झालं नाही आणि शिवाय अग आणलंच नव्हतं.
पिल होत तिसरं पिल नाही ते लई कडू होत
कडवट कडवट लागतय आणि काय?
काय नाही ओ जेवल्यावर लगेच झोपत नाही जरा फिरून इकडं तिकडं
हूं हूं कुठ चाली नाही बाई सकाळी घासणार आहे बर हूं कंटाळा आलाय पहिलाच लागलेय दुखायला बी
हूं हूं दादा डबा घेऊन जात असाल
हूं हूं कॉसूम सारखा
किती वाजता जातत्यात
दहा वाजता
हूं हूं
चंद्राचा प्रकाश भरपूर आहे तिथे
होय इकड पण भरपूर आहे हेनी बाहेर झोपल्या का काय, आम्ही दोघंच आत झोपायच सगळी बाहेर झोपत्यात.
हां
हा हेनी झोपत्यात कवा तर राहत खरं ते टेबल त्यो नाय त्यामुळे आज आता बाहेर हातरून केलंय वाटत. ट्रॉलीच गेल्यात झोपायला.
हम्म हम्म डास चावत नाहीत का?
आमी आम मधी आमची कस लाईट जात होती रात्रीच सगळेच बाहेर झोपत होतो.
हम्म हम्म
मला जमिनीवर झोपलं की माझी कंबर तेन दुकतीया.
म काय बेड लागतय वाटत.
बेडच लागतोय
हम्म हम्म
त्याच्यामुळं तीन लाईट आले की तीन वाजता आत जाऊन झोपायच आणि मग असं व्हाय लागलं म अता दोन दिवस झालं लाईट गेली. गेले नाही रात्रीच आधी मधी पण जा त्या दिवसभर जातीया. रात्रीच पण जातीयास. पायाला लागल जा आता काल तर गेली नव्हती रात्रभर
हम्म हम्म
मग बाहेर कसं वार शान झालं की डास चावायला चालू होतय.
हम्म
मग परवा दिवशी मच्छरदानी तेन सगळं केलं झोपायसाठी. खर कंबर ते अग असं दुखायला लागलं.
हम्म हम्
म्हणून आणि आत येऊन झोपलो लाईट आली आणि पिल्या तोंडावर अजिबात घेत नाय.
आमचा शिव पण तसल हाय पांघरून घेत नाही अजिबात.
ह अंगावर पण घेत नाय असाच झोप तय आणि जर जरा फॅन मंग बंद झालं ती लाईट गेली की रडायला चालू करते रात्रीच. मला वारं लाग ना मला डास चावला असं करू
हम्म हम् चुरा भराय चुरा. तू अकोच्या बाबाने जा तू बघू नकोस मोबाईल जा तिकडच.
मग ते वजन काटा आणलाय. त्या घरी
छोटा तीनशेवाला ते बायका घेऊन येत नाहीत काय?
ह ह माळव्याच असतय त्यांच्या जवळ ते हाय.
हय असं धर की शिवा दिसतय बाबांना हय
हम हम्म
ते पापड भरलोच नाही ग आज सगळं ते उन्हात घातलेलं थोडं थोडं.
हा हा
दे मऊ हाय मऊ झालच तस जरा तसच भरणार आहे बघ आता वाळवून वळवून भरली
चालतय की त्यांना जरा वाळवा म्हणायच नाय ते वाळवत असतील की घरी नेल्यावर घरातल आहे व्हय हम् पालक पापड पण करत असशील ना पालक
पालक नाही केल यावेळी टोमॅटोचच केल दोन तीन किलो चार किलो केलं असल. चार किलो
छान लागतय टोमॅटो साॅस छान लागतय
हम्म आणि काय
काय नाय
किती ला झोपण्यास रोज
झोपायला आज तिला लवकर झोपल्या ना तर रोज अकरा साडेअकराला झोपतोय तो आता हे हेनी ताणून घातल.
हम्म
पण तरी पण मी मोबाईल बघत इकड तिकड अकरा साडे अकरा वाजते की कवा झोपतय दुप दुपारी एक झोप काढलेली असते ना
हम्म टूथपेस्ट कितीला?
उठतोय बघा सव्वा पाच कवा सहा पाच-साडेपाच जाग येईल तस
हम्म हम्म
हम साडे सात सव्वा साडेसात पावणे आठ पर्यंत सगळ आवरते घरातल स्वयंपाक धुणं भांडी लोटायच
हं हं सगळ घ्या असुदे ह्यात टाका त्यात टाका नीट कर तो परत किती मिनिटं झालीत.
हा झाल थोड राहिलय
हम्म हम्म
म रात्रीच पण उकडत असल की तिथ.
हम्म उकडतय सकाळच थंडी वाजतीया एवढ पण नाई
हम्म
समोरून घेतच नाही कोण हं मच्छर तिथं मच्छरदाणी लावा ओ हे आणलं नाही ना हा हा चालतंय